बोल की.
अगं तुझा आवाजच येईना झालता. कट करून परत लावलीस काय तू?
व्हय. तूझा पण आवाज च येईना.
हं.
आम्ही येऊपर्यंत, आम्ही आलो आन तिकडन इकडं समोरनच पुढणं बस गेली. सव्वा चार ची.
हं हं. आत्ता सुटली व्हय?
व्हय.
हं. ते नव्ह अगं आपलं माझं तसं तावीस होईल आता हे.
खरं माझं अजून एकशे ऐंशी मिनिट झालं नाही. एकशे ऐंशी मिनिट म्हणजे दहा हजार आठशे सेकंद व्हाय पाहिजेत.
व्हय?
होय. अन तेवढं होतच नाहीत. आपला आत्ता कुठं काय किती अ लई पण मिनटं झालं नाह, कमीच झालंय. आं?
मग तेवढंच असल ते.
नाही एकशे ऐंशी मिनटं व्हायला लागतात ग. बाई दहा दहा मिनिटाचा कॉल पाहिजे. दहा दहा मिनिटाच कॉल आपलं होईनाच झाल्यात. मधीच ते झिरो झिरो च होत गेलेत दोन तीन कॉल.
आता हे जास्त वेळ चालू ठेवतो. आवाज जरी आवाज थांबला यायचा तरी सुद्धा चालू ठेव.
कट करु नगस.
नाही ना. मी केलाच नव्हता. तूच मघाशी केलीस कट. मी येइना झालाय आवाज म्हणूण ठेवलेला तसाच मी फोन. स्टँड वर गेलीस वाटतं?
व्हय. म्हणजे उद्या होतय वाटत ते.
तू सरांच्याकड गेली नाहीस?
सरांच्याकड नहीे गेलो. तसं मगाशी दुपारी बघितलं होत. खर सरच नव्हते. जेवायला गेलते.
शहानीच ये. मी म्हणतं येताना जाशील कारण ते ह्या टाइमिंगला असत्यात सर चार वाजता.
बस आहे म्हणून आलो पळत पळत.
तू जाणार, म्हणून मी सरांना फोन पण केला नाही.
अजून ते काय खरं चालू झाल नाही सोड. मी येस
अगं खरं लॉगइन तर झालंय का नाही तुला बघ म्हणलेलं की मी.
सरांना विचारली म्हण. शिशुविद्या आल्या काय नाही म्हटल्यावर नाही म्हटली. तिची पण यायची हाय म्हण.
होय खरं मी लॉग इन चालू झा लॉग इन चालूय हाय का बघायसाठी मी तुला म्हणलेलं ना?
नाही अजून आम्हाला पण नाही अजून.
तू काय म्हणलीस? लॉगइन चालू झालय म्हणलीस क नाही?
तवा खरंच आम्ही तवाच झालत की आता आज आणि गेलतीस तवा म्हटलीत दोन-तीन दिवसांनी. ही मयुरी गेलती ग. लॉगिन चालू नाही म्हटली. पि सी लाच
हम्म. खर इ डी सी च वेगळ, टी सी च वेगळ गं.
नाही नाही टी सी बघायला इ बी सी बघायला लागतिया सगळी पहिल्यापासून.
अस हाय होय. तेच मी पण आज मी फोन लावणार होतो सकाळी खर तूच जातो म्हणलीस म्हणून मी मी काय कॉलच केला नाही सरांना मग. आणि काय मग?
काय नाही. तुला यायला किती वाजतात घरला?
ह मला सहा, सव्वा सहा वाजत्यात. सहा वाजतात की.
तिथ बस असते नाहीच. ते विचारलं?
बस मीळाली म्हणजे मिळतिया लगेच नाही तर मग वेळ होतोय. मग सव्वा सहा, साडेसहा वाजात्यात वेळ झाली तर बस मिळायला.
का ते कॉन्वीकेशन भरणार हाईस?
ते अता बुधवारी भरूया की. बुधवारी आम्ही कॉमन वॉफ घेतोय नी.
कधी बुधवारी होय. मग त्यावेळेच मी येथे हिथं सुद्धा असल्यावर दुपारचं कॉल केलीसं तर चालतं की मला काय नाही एवढं. हॅलो.
डॉक्युमेंट
हा होय आड हे लागते. बँक पासबुक लागणार. आधार कार्ड लागणार. तेवढ दोनच लागते.
जी मेल दुसर लागतय गं.
काय ते
जी मेल-जी मेल.
काय?
जी मेल गं.
हा जी मेल् टाकाय लागतय तिथं आपला आणि अ आपला आधार कार्ड आणि बँक पासबुक लागते कारण बँक अकाउंट नंबर लिहा म्हणजे अकाउंट नंबर लिहायला लागतोय तिथं. तिथं घालायचा असतोय. परत ब्रँच नेम, आपल्या ब्रँच प हे पत्ता असतोय. परत आधार कार्ड, आधार कार्ड नंबरचं हे नंबर ला घालाय लागतोय. परत आणि हां व्हय तेवढंच. आता आणि आधार कार्ड नुसार नाव परत नाव येतय सोड आपोआप. तेवढंच लिहायला लागते बाकी काय नाही होत. बग संध्याकाळी भरणार असलीस तर कर की कॉल मला मग संध्याकाळी हाय की सहा साडेसहाला कर की चालते साडेसहा नंतर.
संध्याकाळी नको आता लिहायच हाय लई आज.
काय करायचं हाय?
ते आहेच आहे प्रॅक्टिकल दोन लिहायचेयत आहेत. आणि जे नोटस काढायचे आहेत ते पण काढायचंय नव्ह का
ने साने किती पंधरा वीस मिनिटांचं काम आहे फक्त पंधरा वीस मिनिटात पाटपाट घातलीस की पटपट होऊन जातं.
आता मी घरला गेल्यावर भाऊ फोन घेणार. देत नाही मग लवकर त्यो ते पण ह
बघ काय करतीस नाय दुपारचा फोन केली तर चालतेय नाय उद्या सुट्टी उद्यास की हां उद्या मंगळवार आहे.
उद्या मंगळवार
बघ कवा भरतीच कर फोन ण ही शयनी पण अजून भर काय नाही वाढत शेयणी मला पण काही कॉल केले नाही परत
अ ईन..
नाही मला म्हलेली मी म्हंली नाही भरताना मला कॉल कर मी सांगतो तुला सगळं लिंक आहे म्हणलं पाठवते. मग ती काय झालं कोणा स्टॉक परत काय फोन बी कराय नाही मेसेज बी नाही काहीच नाही तिचां
हम्म श्रियी जात्या वाटत अजून तिथं
मग जात्याचं की आताच किती कुठं म मी शाळा सोडायचं काय तेे?
त्यांच्या तिथंन का लावत्या स्टेटस आता एवढं कुठ लावते तिथंन
नाही लावत आहोत पण खरं जातय की वाटतं बाई
कामचं
काम माहित आहेत ब कायच जात्या का बंद केली का काय ठरलं का काय कोणास ठाऊक असतं काम आहेत.
विचारायला पाहिजे.
ति तर काय फोन करायचं बंदच केल्या करतच नाही फोन सोड काय तर करू दे तिकडं मी तर काय केलाच नाही पण त्यां पण काय केलं नाही. करतो म्हणलेली ती मला कॉल भरताना काय झालं कुणास्टाव
हम्म
तू कर की फोन भरलीस का विचार कॉनव्होकेशन फॉर्म
ती करू दी की
तू कर की कॉन्वोकेशन फॉर्म भरलीस का विचार की मुदामना कुठायस म्हणायचंय गायदबकाय काय फोन केलं नाहीस. काय नाही म्हणायचं मुद्दाम
मी मसेज करतो आता सगळ्यांना
संध्याकाळी करम्हण की कुठं फोन पण केले नाही. शे मला आठवण बिठवून येत्या का नाही मणा विसरलीस का काय विचार तीला
हम्
म्हणायचं तू तुझा रोज तुझं नाव काढतोय म्हणाव मी आणि दीक्षित फोनवर आणि निकतेच की रोज आपल्यात नावाचा फोन झाला की आपला
होय
म्हण की तिला तर रोज दीक्शी न मी नाव काढतोय म्हणा फोनवर तू चाला नाव निघत ते म्हणाव सारखं कुठे फोन करत नाहीस काय नाही एवढं कुठं बिझी झालंस म्हणा कशात
वकू..
हितं आम्ही बिझी झालोय म्हणाव तू तर निवांत असाय पाहिजेस म्हणाव
काय?
छे शाळा सोडलीस काय इचार तिला कोण स्टेटस लावत नाही आता म्हणाव.
प्रिय प्रिइला विचारत. प्रिइला विचारते की तिला कळतय लगेच सगळं.
अ रोज स्टेटस टाकायची आता कुठं स्टेटस दिसना झालंय तिच अलीकड.
होय ने त्या प्रिइला विचारते थांब तिला कळतय लगेच. ठरलय करलय काय आलंय, ठरलय करलय .
ह तिला काय माहित होत फोन लावाय डायरेक्ट बोलायचं आपण स बोलेल सांगेल की फोनवर काय तर. बये पाऊस येतोय की काय कोणास ट वातावरण कसल झालंय.
आज छत्री घेऊन गेली नाहीस?
ना एच ते आणायचं नाही दोन तीन दिवस झालं आणलं म्हणजे अज द पाऊस बंद झालता त्यामुळं आणल आणतच नव्हतो ग ठेवलोय घरातच.
हळू हळू.
आता उद्यापासून घालाय पाहिजे बाई, काय पावसात सांगता येत नाही कधी बी पडतय.
हम्म.
बस मिळाली का नाही?
नाही अग सहा पाचला.
अगबया तोवर बसायचं आता किती वाजले अजून पाच पावणे पाच वाजून गेले.
वर. पण पुढनच लिहिले उगच जराच कमी सुटली.
हम्म मग जरा फास्ट चालत जायचं ग मी आले असते की.
अं फास्ट काय आलेस स्पीड नसे आलत.
पळायच ना जरा.
हम्म ने.
आज किती वेळ झालं ग आत्ता कुठं नऊ मिनिटं होऊन गेली, कव्हा व्हायचं का बाई?
वीस मिनिटं चालू द्या असंच.
व्हय.
ह्याला फोन स्पिकर वर पण टाकायचे ऑप्शन नाहीये बघ की.
होय नाही तसलं काय?
बघ की आ एक तरी कानाल लावून आवाज येत नाही हेच्यातन, कमी येते एकदम आणि स्पीकरवर टाकायचं पण ऑप्शन नाहीये बाबा, स्पीकरवर टाकून बोलावं म्हणलं तर
काय नवस.
उलट पाहिजे होत स्पीकरच जरास ऑप्शन म्हणजे हा ज ह्या कॉल ह्याचा तरी आवाज मोठा ग तर आवाजच येत नाही बघ समोरच्याचा.
हो बारीक आवाज येतोय.
जसकी एकदम बारीक आवाज येतोय.
मी ते हे एरफ एअरबड्स के ऐ एअरबड्स घातलो का नाही तव्हां मोठा येतोय ग आवाज. तुला ग रामा.
अहो मला एकू येत नाही ते काय.
तुला ऐकू येत नाही.
हम्म. हॅलो. यस इझी वस आहे वांट हो ने. हॅलो. बोल अत्यंत